काय चालु यती. हॅलो.
हॅलो.
हा बोल कि ग काय करत्यास.
काय नाही बसले गप. तू काय करायलस.
काय नाही मी पण जरा झोपलोय बघ. जस्ट जेवलो आत्ता आणि झोपलोय तू
हा, हा आणि काय करल्यास म्हणलेस. झोपलोय घेऊन का? काय तुला रेंजन नाय हाय काय?
होय रेंज नाही हे.
जुवलीस तू.?
जेऊलो की.
काय जेऊलेस. हॅलो.
करुन पहा.
भात, आमटी, भाजी,
आणि काय?
कायम
हम
हॅलो.
कुठायस तु आता? कुठय आता?
हा न दीसा ही झोपलोय.
फयना काय ठ घरीच हाय जो व्हय. मी अकॅडमीत हाय. तू कधी येणार हाये?
मोबाईल कस काय दिलात?
मोबाईल कसा काय दिला. मोबाईल आम्हाला कंपल्सरी केल्यात रोज.
होय.
दिवसभर, दिवसभर देत्यात.
होय काय भारी हाय की मग बघू की सांगतो की तुला यायच्या यायच्या वेळेला
ई कि लवकर बाई गमत नाही
हा येतो की आणि उपस कधी असतोय ग
उपवास कधी असतोय ग उपवास सोमवारी असतोय.
होय चागलं हाय चागलं हाय रविवारी होता ना
रविवारी होता ना आदोगर रविवारी होता. आणि आता कनय बाजार असतो म्हणून
हा हा हा बरं झालं म्हणजे सोमवारच काहीतरी स्वस्त असतंय बाजारात खरेदी तेन काय तर करायची.
ड्रेस लई छान असत्यात. सोमवारच होय शंभर रुपयाला टॉप असत्यात आणि दीडशे रुपयेला पण दोन
मग तू घेत्यास काय नाहीस परवा पण त्याला घेतला हॅलो हॅलो हॅलो हॅलो. तू घेतल्यास काय नाहीस म्हंटलं.
मी पण घेतलोय की
किती घेतलेस ड्रेस
मागच्या सोमवारी आम्ही गेलतो काय वडगावला. आणि आणि दोन ड्रेस घेतलो.
होय भारी हाय भारी हाय चागलं मिळत्यात.
होय छान असत्यात तुला पण घेऊयाऊ ये तू
येतो की म्हणजे असं कोण युज केलेले असत्यात का काय
नाही छान असत्यात चांगली असत्यात यूज केलेली नसत्यात.
नाही ग शंभर रुपयाच्या मानानं कोण तर अशी मोठी मोठी माणसं तेन असत्यात ते म्हणजे बायका वगैरे त्येनी एक एक दोन दिवस घालायचं द्यायचं
हा द्यायच. नाही घातलले नसत्यात चांगली असत्यात.
बर बर येतो घे कधी तर मग जाऊया. घरातली तेन बरी हायत काय बघू की
आहेत की घरातली घरातली बरी आहेत की तुमच्या घरातली बरी आहेत. आमची मम्मी मम्मी होय येतय की मम्मीला पण
हम हम चांगल हाय म अभ्यास फिजिकल तेन करत्यास न्हव
होय फिजिकल करते की आम्ही डोंगरात तेन जातोय वर्कआउटला.
होय काय लय लोड देत असतील.
होय आणि अ भरती झाल्या मग आता लोड देत्यात
हम एक दिवस भरतय काय ते. पोलिस मधे म तू अग्निवीरला फॉर्म भरल्यास काय नाहीस
व्हय फॉर्म भरलोय आग्निवीरला.
पहिला रिटर्न असते ना?
होय.
मग त्यानंतरनं फिजिकल.
होय. तुझ पण फिजिकल होतं नव्हं?
होय मुंबईला होतं की. मला व्हंय तेत्तीस.
हा हा. एकच भरलेलीस फॉर्म?
होय एकच भरलेलो.
हा हा.
आणि काय चालूये मग तुझं?
काय नाही निवांताय.
पोरीतेण सगळ्यां नीठ हायेत का?
हाईत की पोरी निट.
कोण काय आगाऊपणा करतंय काय?
काही आगाऊपणा करत नाही.
सगळं व्यवस्थित हाय ना?
होय.
सर.
सर पण व्यवस्थित आहित. तू आल्यावर आणि जरा व्यवस्थित होतोय.
होय काय? असं काय बदल होतेय मी आल्यावर?
तू आल्यावर भारी वाटतंय.
भारी वाटतंय होय.
अग खरं बर, आणि तू नसल्यावर गंमतचं नाही. होय आण तू नसल्यावर गंमतचं नाय.
येतो येतो की, धीतरी येतो भेटायला.
लवकर य.
तर कॉलेजला कुठे ऍडमिशन घेतलीयास?
आता बारावी झाली. आता अजू जून ऍडमिशनच नाही घेतलो.
का गं?
आता काय करू मी बारावी नंतर नं?
चांगलं बघ की कुठंतर ऍडमिशन घे.
आता सायनस मधन बारावी झालीया मग सांग की काय करू?
नर्सिंगला वगैरे घे की.
घे की. नर्सिंगलातेन व्हंय?
किवां बी एस सी कर.
अगं इतनं. व्हय बी एस सी नर्सिंग. तेच बघूया कि आता. कसाला अँडमिशन
उलट तेच चांगलाय.
होय.
घे मग ऍडमिशन.
आणि तुझ्या लग्नाचं तेण?
लग्नाचं माझं चालू हाय कि बघायचं.
हा हा.
बघू आता स्थळं-बिळं याय लागल्यात येत्यात की मध्ये-मध्ये बंद झालतीत आता याय लागल्यात. बघू आता काय काय होतय आलतीत की आलतीत की.
कीव हा.
आलतीत बई लाज लाज वाटत्या भीती वाटत्या.
लाज वाटत्या?
होय आणि भीती पण वाटत्या. आं. जरा रेन ऐकू ही ना झालंय गं तुझा. काय म्हटलीस? रेंज नाही आहे मगाशी कुठे हो हा.
तुला काय काय तुनं काय काय सांगितलीस त्यांना?
माझं नाव विचारली माझा विचारलीत. तुला किती भाऊ आहे विचारली तुला जॉब करायची
मग तू काय म्हटलीस छान होता पोरगा?
एक-एक चांगली होतीत एक एक बाज होतीत.
तुला आवडलीत?
चांगले असत्यात त्यांचा घर नीट नसत्यात आणि घर नीट असत्यात ती चांगली नसत्यात.
अस
अवघडच आहे होय हा अवघडच आहे बाई. लग्ने का अवघडच असते.
बघ की जरा.
ज्याचं त्यालाच माहित.
. वय.
तर काय म तू तुझं कधी पासनं चालू आहे बघाय करणार आहे?
अगं माझ्या आत्ता बारावी झाल्या की गं.
तरीे पण लवकर लग्न करून टाककी बाई ले वेळ करू नकोस.
होय लवकर
जाते वेळी झालेेलच आहे गं.
होय बरोबर आहे.
ह हम्म.
आता आणि थोड्या दिवसानं बघाय चालू करायचं.
हम्म हम्म चालू करा चालू करा बघायला.
होय.
त्याने काय ढोलं ते ढवलं पोरगं बघे.
नको बाई.
का गं तसलीच आवडतीत की तुला मला परवा एकदा म्हटलेलीस
नाही बाई मी काय तसं म्हटलं नव्हतो.
हम्म गप खोटं बोलत्यास वय.
हा इय
असुदे घे. नाही घरीच असते मी, घरी अभ्यास करते कॉलेज बीलेज कसला काही करत नाही.
ह अभ्यास तर करतेस काय?
मग करतोय कि बाई!
नस्ता फोन घेऊन बसत्यास.
अं नाई आता नाई आता ऍडमिशन पण टाकणाराय पुढं कशाला तर,
हा आणी अभ्यास केला आत्ता का नाय दोन वाजून एकवीस मिंटं झाल्यात.
होय
हो हम
हम हम हम
तू नुसता स्नॅप टाकत बसत्यास, अभ्यास कोठं करत्यास?
हम करतोय कि बाई, तरी आपण
करतोय कि बाई तरी आपण आपण का नाय नऊ मिनिटहून तेहतीस सेकंद होऊन गेलीत.
बक्की किती दिवसांन कॉल केल्या केलोय किती उशीर बोलाय लागलोय.
होय, तू करतंच नायस तुला आठवणच येत नाय.
नाय ग येेते की,
मी कुठलं काई ईत्या उगाच सांगतेस, उगाचच गंडवायलंस व्हय.
नाई ग गंडवत नाई, मी कशाला गंडवु तुला?
हम्म
हह सांग की कशाला गंडवु सांग?
होय तु कशाल गंडवतीस.
हा मग. हं हं आमच्या इथल्या काकी मोठ्याना हसाय लागल्यात.
होय.
आमच्या इथल्या काकी मोठ्यान हसाय लागल्यात, होय साईडच्या. हा साईडच्या.
आणि काय म्हणाल्यात तेंही हसायल्यात होय. आपल होय, त्यांना सांग तवा त्यांना सांग जरा आम्ही लई दिवसान फोन केलोय म्हणाव,
होयच कि तीच सांगितलं त्यांना लयच दिवसाांन फोन केलाय म्हणून.
होय
अदुगर बोलाय मिळत नाय, फोन पण नसतो आमास्नी, आता केलाय रोज फोन देतात आम मला.
होय की कंटिन्यू अस्तय.
होय होय आणि रात्रीच तेवढा आम्ही जमा करतोय.
बर बरबर चालतेय, काळजी घ्या मग आणि फोन करत जा हां
मला फोन करत जा हा हा तू पण काळजी घे लग्नाला मला बोलव लग्नाला मला बोलव
व्हय व्हय बोलवतो की अवश्य बोलवतो ये तू हां
हं हं
ठीऊ काय
हा हा
हं हं